हॅलो. काय कराल्यास.
शॉट देतो बग किती वेळ बोलायचं.
सांग तू काय कराय लागल्यास.
मग मी काय पण करीन मग किती वेळ बोलायचं सांग?
मी बोलंल तेवढं बोलायचं.
हे ना बाई नमा पाच मिनटंच पाच मिनटं.
पाच मिनटानं परत एकदा कर आणि पाच मिनिटां परत एकदा कर. असं पंचवीस मिनिटात पाच कर.
नाय तसं . हम् ह बारा मिनट कंपल्सरी आहे.
तू किती पैसे देणार सांग मला.
अगं मी नाही ग बाई तुझं तुला मिळत्यात.
आणि तुला काय मिळतय म यातनं.
मला पण तेवढंच मिळत्यात.
हावरे.
आग मला माझ्या मावस बहिणीन. सांगितलय म्हणून मी सांगा लागलोय तुला.
किती येत्यात सांग पहिला.
मला एकशे सदती आलत.
आता आणि परत एकशे सदतीस.
काय माहीत किती येत्यात.
हम्म अ बघ मी आता मेहंदी काढाय जातो फोन चालू राहू दे कावा कट करायचांय तेव्हा परत कट कर
तसं नाही तसं नाही आहे बाळ
आ
नाही तसं चालत ही आली ब तोपर्यंत हिला तरी काही कामधंदाच नाहीत
ए तुला लय हायत माहिताय असं तू बडबडत राहाग सौंदालाच म्हणाल्यास मला माहिताय
मांजर आलंय बस इथ नक वरबाडत असतय कायम बघल तेव्हा
मी जातो आता गल्लीत मेहंदी काढायला
कुणाचं काय सुरू हाय तुमच्या इथं मेहंदीला
काय करत नाही काय चालू नाही ते पलीकडच्या गल्लीत लग्न आहे आम्हाला काय बोलवाय नाही सोड खरं आम्ही आमचं आमचं काढून घेणाराय म मी काढत बसतो जातो की
हम्म जा म्हणस कि म आता फंक्शन आहे म्हंटल्यावर म रात तरी काय तुमचं जागरणच असल की
आमच्या गलीत नाही ते फंक्शन दुसऱ्यांच्या गलीत तेनी काय सांगायला तेन नाहीत मला आवड ते मेहंदी काढा म्हणून आमच्या गल्लीत काढाय लागल्या आमची वहीणी काढाय लागल्या त्यांच्या गल्लीत थोडीच चाललाव हाय
कानात बर्ड्स घाल आणि तुझी तू काढत बस
नाय बाईना म मला ल त्यांच आवडतंय त्यांनी काढलेला म्हणून काढणार त्यांच मी तर पंधरा दिवस झाले पंधरा दिवस काय बोलत काय बोलणार आहेस तू कोपूरच्याली कोपरजथले भरगे ते कोपरजथले भुगे चल ग कोपोरजिथले भुगे कुठे आहे सांग मला
कोण
ते तुझ कोण होता
कोण
उजळ्या वाडीतली ती उजळ्या वाडीतली ती कंपनी मी तुला पाठमागं सांगितलेलो की
तू करणार नायेस ना तिथं
ए करणार आहे कि ग कवापासन त्यांनी आताच क इंटरव्ह्यू घेतली जवपासून म्हण
हम्म तू काय म्हटलेली पहिला तुमच्या इथल्या मुली ज्या आहेत त्या त्यां त्यांना मच विचारतो म्हणून तिथं जाऊन बघून येतो
आ म बघून तो म्हटलेलाच की जाण हायच की मग त्या दुसऱ्या कंपनी पण बघत होत्या ग मग त्यांनी बघितलं थोड दुसरा पण कक नाही खरं पुण्यात वीस हजार पगार कस आट
बा स्टार्टिंगला तसच असतंय
हमं अरे असल ज तर कशा कंपन्या असतात सांग तिथं पगार वाढायला पाहिजे तर दहा हजार वर काम कराय चालते. जर पगार तसाच एक पाच सहा वर्ष तसच राहणार असला तर मग काय करणार आहेस तू?
पाच सहा वर्ष नाही एक दोन वर्ष
हा. मग तसं त्यांनाला विचारायला पाहिजे ग की खरंच हे होतंय का एक दोन वर्षानं.
हा मग बघ तुमचा परफॉर्मन्स चांगला व जाईल तस पेमेंट वाट
आम आ आमच्या त्या अनर्शात कुठे गेलतासा पुनाला गेल धा कातरी.
हम्म.
मग गेल्या दोन तीन कंपन्या बघितल्या. आणि आला आला लगेच रिटर्न आलाता. काय. तका आमच्याकलीत का सांगा. अ मधलं पान वाप आलंता परत आलाता संध्याकाळी.
हम्म.
मग काय त्यांनी विचारलीत म्हणजे ती मैत्रीन हाय की. ती तिथे गेलती. मग म्हणजे ते पहिला होते तिथं, मग तिन तिज लग्न लग्न झालं म्हणून सोडलं ग, हा मग त्या तिच्या रेफरन्स न गेल त्या मग ती का पोरगी यायला नव्हती बाई तिझं काम होत म्हणून. मग ह्या ह्यांच्या या वेळेला विचारलं ती तो म्हटला अठरा हजार नऊशे पेमेंट मग रोंगच तेराशे रुपये न जेवना पुण्यातथ हा.
बाळ लई कमी झालं म हे म्हणजे तेराशे अगं ते नाही ग तेराशे म्हणालोय मी.
अगं मर्तीने चौघींच मिळून सांगा लागलोय मी तुला. चौघींचं तेरा तेराशे.
हो व्हयच की.
एक तेराशे एक, दोन, तीन, चार. चार हजार आणि ते तेहेतींस. पाच हजार दोनशे. बरं आहे की आणि कवडं
बाळ मग कोल्हापुरात म्हटलीस तर मग आमचा आणि महागा आहे दोन दोन बावीसशे बावीसशे दोन दोन हजार न बघ
कि एकटीला.
म
म. अठरा हजार नऊशे मग कसं वयचं सांगय‌. होत नाही कम्प्लीट लवकर‌. हो काय सॉरी कंप्लेंट व्हायचा प्रश्न नाही आईला परवडत नाही ग नमा. ए काय एक चल एक चल चल चल आत चल.
पहिला पहिला तसच दिसतय बघ आणि तू क्लास लावणार होतीस ते काय झालं? मग धनुबरोबर लावणार होतीस ना.
हा विषय कसा जसा आमच्या क्लासमधल्या त्या पोरी क्लास करायला लागल्यात बघ.
हम्म.
ते हायतं की सांगलीला करा लागलंता.
हम्म.
म्हणजे तिने फिफ्थ सेमला सॉरी सिक्स्थ सेमलाच लावलेत क्लास ते क्लास बी करतात. ता आणि कॉलेजमध्येध्ये कॅम्पस तर नसलं तर इथलं लोकलच असं. मॅन्युफॅक्चरिंग तेन आसं. तवा पण येताचा मग काय फायदा त्याचा क्लास लावून?
हम्म.
मग कशाला हुत? जर जॉबच करायचाय तर क्लास लावून काय फायदा होणार आहे नाना? आणि त्यांनी का जॉब लावत नाही तर ग त्यांनी फक्त तो सांगतात की इथे इथं व्हकन्सी आहेत तर तुमचं तुम्ही जाऊन तुमचं तुम्ही करा म्हणून. मग आमच्या दिद्दी पण केलं की वेब डिझाईनिंग ती केलास. सहा महिने न ह नाकाच्याभर पैसा गेलाय तिचा खरं आता ते सगळं. तोडल्या आणि पुन्हा त्या एप्रिलला लागल्य.
हम्म.
मग त्या मला य म्हणत्यात. य म्हणण्याला तेर काम आहे तुमचं पे आउट सिस्टीम आहे आणि पहिले तीन महिने फुकट. जराहुन्नी त्यात.
हम्म हम्म.
आस. काय चांगलं नाही. त बघकी जरा तुमच्या इथे दिवा लागला? का?
ती गव्हर्नमेंटच करायला लागली आता.
आणि झालं नाही काय? इंजिनिअरिंग ग.
इंटर्नशिप करायला लागलीये ती.
आणि मग गव्हर्नमेंटचं काय?
एक्झाम.
कोणते तलाठी?
रड लागे
त्यांच्या म्हणजे फिल्डमधनच अशा निघाल तशा देते ग.
हा. तोवा गव्हर्मेंट आ. बघ कुठल्या कुठला निघला तलाटी चेक निघला एस एससीसी चेक निघला.
मला काय माहत नसते बाई त्यातलं मी कधी लक्ष पण घालवय नाही.
हुं हुं . व्हय व्हय आ.
तुझं तू कानाला फोन लावून जा की काढला.
हुं नेव्हींना काढतो. तू बघ तीला विचारांनी काय नाही तू कोणाला म्हणालयतीस?
कोण? मी कुठं कोण आहे म्हटलेलं बघायला पाहिजे कोण आहे तिथं म्हंटलं मी.
ए तुमच्या तुझ्या ओळखीची मैत्रीण ते ना तिथ तुमच्या कॉलेज मध्ये तू म्हटलीस की मला कोणतरी हाय म्हणून ती? ते बाई हा हा हा असं होय. हा धनू म्हटली ग मला आमची म्हणजे आमच्या हायस्कूल हायस्कूल मध्ये होती कि ऐश्वर्या म्हणून. ऐक सांगतो ती होती का ती युनिवर्सिटीला हाय. मग तिला रूम मिळाला नाही तिथे युनिव्हर्सिटीवर मग ते त तिथं रूम करून राहिल्या.
हम्म.
आणि मग ति ज्या रूम मध्ये राहिल्या कणी तिथ त्या तिथ त्या पुरी येतात तु तिच्या रूममेटस. त्याल का कामाला येत.
हम्म हम्.
हम्म ते सांगालते मला आठवलं आठवलं. आणि दोन तीन दिवसात. आणि थोड्या दिवसांन. लगेच नाही जात.
तुमची झाली ना डिग्री आता.
होय झाली अजून सर्टिफिकेट यायला नाही.
धनु मास्टरला पण टाकली आहे ना?
टाकल्या मास्टरला.
हम्म.
कि जास्त आहे.
होय म्हणालती ती.
तिन सी ए टी दिल्या.
हम्म.
कवा टाकला बाई? अजून कॉलेज चालू आहे न कल्याणी येन पण टाकल्या.
तिचं काय माहित नाही ग मला, कशाला टाकालंय तिन?
केमिस्ट्री ला. केमिस्ट्रीत. नाही सिमपल. तिचं सिम्पल होत. काय होत? आता आपलं कसं स्पेशलायझेशन असतय सी ए अस, फिजिक्स अस.
हा.
तसं तझं केमिस्ट्री होतं.
एक मिनटात त्यांनी डिग्री कशात ना घेतली आता?
केमिस्ट्री.
सिमप प्लेन ना.
हा हा सॉरी प्लेन केमिस्ट्री. सला मेहंदीचा कोण आण सांलं त तुलाला तु.
मग मास्टर पण ती केमिस्ट्री प्लेन करायला लागल्या?
आय थिंक सो, जरा जात ना बी. एस. सी केल्या, त्यातनच मास्टर कराय येतंय बाळ
होय?
हा, मग आता मी सी. एस केलंय आणि मास्टर दुसऱ्या कुठल्या तरी फिल्ड मधन होत नाही.
हम्म हम्. नाही बाई मी बोलाय नाही लई, लई दिवस का लई महिने.
हा. हो नम् जातो की मर्दीने, मी मेहंदे काढतो जातो, सगळे म्हणतील सगळी गल्ली काय बाई फोनवर हीच चालू आहे म्हणतील.
हम्! बाळ म्हणून मी तुला तुझी वेळ विचारलेली, कितिला करू म्हणून.
आता झालं की, किती वाजलंय सांग बघू?
बारा-बारा मिनिटाचं पाच करायचं होतं.
बारा मिनटं काय, ये झालं गे अकरा अकरा अठावीस झालंय. एक कॉल तर कम्प्लीट होतोय घे, नंतर न करतो, थोडा वेळ राहणं आणि, तू झोपत नाहीस नव?
थांब हे होऊ देत कंम्प्लीट मग.
हा, मग हे कम्प्लीट होऊ कि झालं की आता, एकेचाळीस, बेचाळीस, त्रेचाळीस
होत नाही सोड मे, गप्पे.
चव्वेचाळीस, पंचेचाळीस
नव त्याच्यामुळ जरा
काय? आग आता हा, असू दे नुसतं चालू ठेव. चालू ठेवायचं, बारा मिनटं झाले की कटकर, का. अवा म मी काय पण बोलतर रेकॉर्ड होणार हे?
हम्म.